आवाज येतोय काय? हा हा येतोय येतोय मला पण आवरल?
नाही आता मम्मी करते सगळं इथं. आम्ही काय निवांत, तुम्ही?
तुम्ही म्हणजे कुठं, लग्न झाले काय तुमचं का नाही?
हो झालंय लग्न आणि डिलिव्हरी झाल्या म्हणून इथ तर माहीर आहे ना मी आता.
हा हा हा हा होय! काय नाही निवांत आहे बाळ आणि तुम्ही, म्हणजे पहिल्यांदाच काय?
नाही नाही दुसरं आहे
हा हा हा काय झालंय मग आता
आता मुलगा आहे पहिला मुलगा
हा हा कुठल्या कुठठं तुम्ही
सोला बुडते
हा हा सोलापूरचे तुम्हीच काय ते मेगवेग केलता फोन तुम्हाला
हो हो
हा हा हा हा ह ते आता एवढ्या जण बोलून की नाही लक्षात पण राहिण्या झाले ह्
आता हे फोनच टास्क आलं की असच होते कोणाला बोलतो आणि काय कळत पण नाही
काही समजण झालंय ते
हा तेच
आणि सोलापूर कोल्हापूरच जादा चाललंय आता
काय म्हटला
सोलापूर आणि कोल्हापूरमध्येध्ये जसं जास्त या लागलेत नाही कुठले हे म्हटले कोल्हापूरचे नाही तर सोलापूरचे तरी आहेत
हा हा आहेत हो हो
असं चाले पाऊस वगैरे नाही नसलच आता काय अजून
पाऊस काय नाही काल पडून गेले त्यानंतर काय नाही
नाही ना तरी तुमच्याकडे तेवढं तर पडलं इकडें काहीच नाही
होय का
हो हे तर काहीच नाही बघा पाऊस
गरमी असेल ना म्हणजे असं उन्हाळा असल्यासारखंच काय अस थंडच नाही कुठं
उन्हाळा्याच असल्यासारखं झालंय ह््् पावसायत उन्हा पडलाय आता
हा पाऊस पडायला पाहिजे आता बघा ना जुलै महिन्यातचालू आहे अजून पाऊस नाही
हो पेरणी वगैरे सगळं आता शेतकऱ्यांचं हेच आहे ना ते पाऊस पाडाय पाहिजे हा तेच कि पाऊस पाहिजे नाही पाणी ह कस काय बघा काय नाही व्हायच असं झालंय आणि काय म्हणतय बाळ वगैरे ह चांगलं
हो हो चांगलं आहे बला
हम् हम हम
ह् तुम्हाला किती येत म्हणजेर
एक मुलगी एक मुलगा दोघं बसलेत बघा अभ्यास करायचोघं नाही आहेत का आता एक पहिलीला हाय मुलगी
हा
मुलगा तसे निेरकीे जिला ह आहे
होय लहान येत मुलगा मगून
होय मुलगा अजून लहान आहे आत्ता सहावा वर्ष लागलं त्याला
हा हा हां
असं आहे
लाण्यात हो
होतय असं काय करायला लागलं नाही मुद्दाम दमवत असं
तसच असत लेकरांचं
ते फो ग गप् बसतात बघा आता फोन वर बोलायला लागलेत नाही त्या मुद्दम काय बोलता येत नाही नाही म्हणून तसे करते
तेची बरोबर आहे त्यांना सगळं माहित असते लेकरांना, आता ते लेकरले हुशारेत. माझी मुलगी एका चार वर्षाचीये.
हा हा, अजून म काही शाळला नाही जात ना.
इथ अंगणवाडीत घातल्यास, हो, हो.
हा हा हा.
घातले हो.
हो आता अंगणवाडीतच, पुढच्या वर्षीपासून आता इंग्लिशमध्ये नाय. इंग्लीश मिडयमच असेल ना, तिकडे पण.
हो आहेत की, हो.
हा हा हा. अा सर काय म्हणता ये, तुमच्या तीथ म्हणजे काय करतायते मग काम, तुमचं मिस्टर ते.
माझ्या मिस्टर आयटी मध्ये कामाला जात होते.
हा हा जातो म्हण
हा.
हा हा मग तुमचे किती झाले आता कॉल, आमची दुकानं आहेत. मिस्टरांचे गिफ्ट शॉपे, हा. गिफ्ट शॉप, हा गिफ्ट शॉपे.
ओये, म्हणजे चांगलं चालत असेल ते.
होय चालतय.
हा.
चालतय दुकानाचं कसं काय, म्हणतेत सगळं सोडून दुकानाचाच माग लागायचं तसं आहे ते.
हा तसच असतंय ते.
दुकान सोडून काय नाय.
हा तुम्ही घरीच असता ना.
होय घरीच असतोय मी, आता चाललय जरा पुढं शिक तेच हा. घरात मी असं घरातलंच, नाही असं अजून नाही. मुलं लहान असल्यामुळ का नाही. नाही जात अस, मुलं कस लई मोठेत नाही, आणि रोडला जर अस असल्यामु लई दमवत्यात मुलं, तिथं दुकान असल्यामुळ. बाहेर जायचं, नाही तर ते गिरायीक द्यायला येत नाही काही नाही असं होतय ना ते.
हा आणि स्कूलला गेल्यावर म्हणजे, दुपारी येतेात, का काय म्हणजे, असं संध्याकाळच काही लहान बा
अकरा वाजता जाते, चार वाजता येते, दोन्ही पण.
होय दिवसभर जातात ती मग.
होय दिवसभर हाय कि, निव गेल्यावर काम आवऱ्यापर्यंत जरा ली असं झोपायचं म्हंटलं क नाही, ते बघा चार वाजेपर्यंत.
हा, तुम्ही जातय का नाही मग आणायला, काय त्यांनी तेच येते ते.
नाही बसेच लावल्या ना इथ, असं गाडीच लावल्या म्हणजे, इथन स तीन किलोमीटर आहे नाई, ह. दुसऱ्या गावात घातलायसा.
स्कूल मध्ये, असं म्हणजे आई वडील गेल्याशिवाय म्हणजे आई स हो पण वडील कास हा तेच
हम ते पण चांगलंच आहे सोडा, ते आत्ता कसं काय काय निघालय, ते पण चांग, आता हे घरला ये पर्यंत हे होत, त्याच टायमिंग झालं नाही अल तस नाही मी तर दर बया कधी गाडी येत्या आणि
सगळं बाहेर सगळ्यांचं ऐकून हे वाटते अस
तिकडं पण ह काय म्हणजे अस माहोल तेथ असं वातावरण ते हाय चांगलं आहे
काय म्हंटलं
तिकडं आहे काय म्हटलं तुमच असं चांगलं सगळं वातावरण हॅलो
हो हो चांगलंय ते हो हो बोला
हा हा हा हा हा
हा
भीतीच वाटतेय हो मुलींना कुठं सोडायचं म्हटलं की भीती आहे
मला मला तर लय भीती वाटते मला तर करमत नाही म्हणजे असं बाहेर गेली तरी पण माझं लक्ष सगळ तुझ्याकडे
त्या होय हो तेच होतय आणि ते ब आपण असं काय पण
ण जवळच्या माणसांवर पण आता विश्वास म्हणजे ठेऊणे असं चाललंय
नाही तसच झालंय शक्य असते त्यांच्यावर पण विश्वास होईना झाला आता
ह वाटतं बाहेर कसं चालय ते म्हणजे असं ऐकून बघून असं कसं तर वाटते त्यांना किती म्हज हे झालं असेल ना
हो ह लवे करते मुलींना बघितलं की नाही जव शाळेस ना आल्यावर बघितल्या एवढंच शांत वाटतय बघा चांगलं वाटतंय ना तर लही हे होतय जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत
तसंच
हम्
मुलांना मुलीने आता सगळं चांगलं संस्कार घायला पाहिजे मग चांगले
होय पुढं आता चांगलं होईल नाही तर काही नाही खरं
हम्म
असं झालंय ते आपल्या टाइमाला सगळं निवध होत खेळायचं करायचं आता
बघा का तेव अस काहीच नव्हतं आता बघा ना आता लईच झालंय त्याचं लय वाढले असं प्रमाण त्याचं
भरपूर वाढलंय रोज मोबाईल उघडला म्हटलं का नाही काहीतरी हाय एक काहीतरी तथ असं झालंय तिथं तच झालंय चालूच आहे ते
काय घ असं ऐकून करून पण तरी पण म्हणजे असं तसच करते ती
करतेेत होय काही नाही त्यांना भीतीच नाही भीतीच नाहीत असल्याना ते र काय होईल काय नाही काय घेतल नाहीत नाही घाबरतच नाहीत बात ते बघूनच भीती वाटतात आपल्याला सुद्धा बाहेर जायला भीती वाटायला लागली असं झालंय ते
तेच की ते माथ्यारा्याचं तर काय त्याला काय आहेय का नाही देव तेवढं मोठ म्हातारा त्याच तर काय
काय न्च ते
त्याला झाली वाटतें ना फाशी झाली वाटते त्याला कायतरी
झाली वाटती होय म्हणत होती झाली का नाही काय म तसेच द्यायला पाहिजे सगळ्यांना आता अशिवाय काी नाही ती ब भीती राहणार नाही ना ते
तेच का नाही घाबरत नाही ते मग असं घाम काय सगळीकडे ऐकून पण सगळं कसंच करत ते काय
तसच कराय भी नाही झाले ते भेतच नाहीत झाले तसं झालंय
ह
ते लहान मुलांनाव काय समजतय हो ते
हा बघा ना ते तर ते लेकर्रोला तर काय कळतय चार वर्षात अजून त म्हणजे स् नत पण बोलायचं नाही अजून ते.
हम्म. होय, नाहीतर काय हो.
मग काय? कसले लोकय ते काय ते.
विचार केलं तर, लई वाही होतय, बा ती. आणि काय म्हणताय? तुमच्या मुलींचा आवाज तर येत नाही. शांत हाय काय?
ते शांत असते. म्हणजे, खेळत असते इथं बाहेर.
हा, हा, हा.
हा. ते आताच तेेत आत. इथच खेळत बसते उघं बाहेर.
होय.
हा.
मग तुमच्यात किती दिवस आता, डिलिव्हरी झा किती?
बाळतीन म्हणजे, म्हणजे पूजल्यावर.
म्हणजे ते असं धा- पंधरा दिवस असं ठेवत्यात न असं.
हा. एक
तुमच्यात तर किती अस. होय.
हा, तुमच्या इकडं?
हा. आमच्या समाजात म्हणजे असं, अ सव्वा महिना.
हा, तेच आमचं पण तसंच, म्हणजे सवा महिना म्हटल्या सारखंचय.
हा, हा.
महा तसचय, आमच्यात पण.
म्हणजे आणि अस हितं म्हणजे तुमज ह्यांच्या, समाजात म्हणजे मराठा समाजात, जरा असं पंधरा दिवस पाळते वाट सगळ्यांच्यात वेगवेगळच आहे ना, ते जादा करून.
हो आहे. पण आमच्यात पण अस म सव्वा महिना तर आहे, ते हे करत ना आमच्यात, सटवायचं ते.
हा, हा.
महिना हा. ते कर ना.
ते काय करतेत. सटवाईचं म्हणजे, काय करतेत?
ते काय नाही. नैवेद वगैरे घेऊन जायचं, पुरणपोळीचं वगैरे जेवण असते ना.
हा, हा.
देवासाठी नैवद बनवायचं. मग घेऊन जाऊन तिथं नवैद द्याय, दाखवायचं. परत बाळाला पण घेऊन जायच असते आमच्या तिथं. हा.
हा, हा. पुरण पोळीचं नैवेद्य दाखवायचं होय.
हा. तिथं जाऊन बाळाला पण घेऊन जाऊन, म्हणजे दर्शन घेऊन यायचं.
होय.
हा, ते झालं की मग, झालं आमचं. त म्हणजे तुमच्यात, काही असतंय का नाही असं?
आमच्यात असं नाही. आमच्यात कसं, आता डिलिव्हरी झाली की नाही. सात दिवसान लगेच असं मुला ची केस, अस बाळाची केस, वगैरे अस काढतेेत.
अ म्हण काढतेत म्हणजे हे ना. ते जावळ काढायचं म्हणताय ना तुम्ही.
हा तस, तसं म्हणजे केस अस पूर्ण काढतेत. ते तुमच्यात कसं, एका वर्षानं ते काढतेत नाही.
हो पाच महिन्यान मना. परत हा एक वर्षान, असं ठरवून असते, कधी पण.
हा, हा. आमच्यात जास्त करून, तवाच काढायचा अस तय, सातव्या दिवशी. पण जादा करून लगेच कोण काढत नाहीत. पण सव्वा महिना झाल्यावर ते, असं काढतेत.
हा टाळू असते ना, बाळाचं पण वर.
हा, त्यामुळे कोण अस काढत नाही, जास्त. मग ते सव्वा महिना झाला क नाही जरा भर त्याने त्या तेल पाणीन मग काढ तवा काढत असं होतं
हो हो
तुमच्यात ते विणी विणी बारकीी मुलं घालून पण घेतेत नाही तेवढी एक वर्ष ते होते ते केस का दोन